हॅलो
बोला
ह्याच्या आधीचा नाही उचलला आपण कॉल ह्याच्या आधीचा उचलला नाही कॉल.
नाही मला रिंग आवाजच नाही आली रिंगची
ओके म ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही.
मला री
हा बोला नाही नाही ठीक आहे काही इशू नाही हा हा
हॅलो
हा बोला.
हम्म, पाऊस झाला की नाही तुमच्या इकडे?
पाऊस कमी झालाय आता सध्या, आता-आता जस्ट कमी झालाय. नाहीतर इतका वेळ पडतच होता. फुल धो-धो.
नाही, आमच्या इथे आता अजून सुरू झालंय.
हो का? येण्याची शक्यता आहे परत. पण लगेच हे तर काय, येणार नाहीत, हम्म. मला वाटतं अर्धा तसा रेस्ट देईल, मला वाटतं पाऊस, परत येईल तो.
हम्म-हम्म, हा ते अर्ध्या तासात म्हणत असेल वडाप पावभाजी खाऊन घ्या. चहा पिऊन घ्या.
हो-हो-हो, नक्कीच नक् नक्कीच-नक्कीच, तुम्ही बरोबर ओळखलं, तर आता हा, आम्हाला तेच विषय चालला होता आमचा कि कुठे गरमागरम कांदा भजी मिळेल का? त्याच हा.
कि वडापाव भजी खाऊन घ्या. चहा पिऊन घ्या. मी येतोच परत अर्ध्या तासात हो, या पावसात चहा सारखा पिऊ वाटतो.
पण कस, चहाची पण क्वालटी चांगली पाहिजे, म्हणजे आल्याचा चहा पाहिजे.
आलं, गवती चहा, वगैरे टाकून पाहिजे चहा.
हम्म, त्या चहाला महत्व आहे.
हो तर, तो चहा पिल्यासारखं वाटतो. त, हा मग काय फायदा नाही. मग काय पॉईंटच नाही चहा पिण्यात.
मग काय, तुम्हाला वाटतं का नाही असं काहीतरी गरमागरम खाऊशी पिऊशी?
खायला वाटतो. पण काय आहे.
हम्म.
सध्या आम्हाला, न बटाटा खायचाय, न तळलेलं खायचंय. मग चहा वरतीच भागवतो सध्या आम्ही.
कधीतरी खायला काय प्रॉब्लेम आहे. काही प्रॉब्लेम नाही.
नाही, सध्या दोन, दीड, पावणे दोन महिने नाहीच सांगितलंय डॉक्टरांनी.
अच्छा, हम्म-हम्म-हम्म-हम्. डॉक्टरांनी सांगितलं काय, नाही खायचं?
हो, त्यामुळे मग नकोच म्हटलं, उगाच प्रॉब्लेम वाढवायला नको ना काही.
हम्म, बरोबर आहे.
त्यामुळे मग आपलं ते बरं आहे. नाही, नाही खाल्लेलं ते बरं आहे असं वाटत. उगाच प्रॉब्लेम वाढवून घेण्यापेक्षा.
हम्म, या पावसाळ्यात नाही तर, पुढच्या पावसाळ्यात खाता येईल, काय एवढं.
तेच खायला, खायला काय कधी खाता येईल, तो विष पण ते, आता तब्येत जपणं महत्वाचं आहे ना. त्या
हम्म, बरोबर आहे. सर सलामत तर पगडी हजार, त्या त्या बाबतीत तसच आहे ना, शरीरात चांगलं नसेल तर काय उपयोग आहेत.
म्हणूनच मग म्हटलं की चला जाऊ दे या वर्षी नाही खाता आलं पुढच्या वर्षी खाऊ.
हम्म
किंवा पावसाच गेलेला आहे
हम्म अजून एक अजून एक अ पंधरा वीस दिवस पंधरा वीस दिवस तरी राहीलच अजून पाऊस म्हणजे कमी कमी होत जाईल. जसं म्हणजे कंटिन्युअसली पडतोय तसं पडणार नाही. आणि आता श्रावण चालू झालं कि हा मग श्रावण मध्ये तर ऊन पावसाचा खेळ चालूच होणार आहे.
हो आणि श्रावणात सण वगैरे जास्त असतात. मग हि तळणं खूप होतं तसही होतच.
ते घरी हा घरी तळण्याचे पदार्थ होणारच.
हो आली नागपंचमी करा पोळ्या. त्याच्या बरोबर आहेच कुरड्या पापड्या मग परत आली नारळी पौर्णिमा रक्षाबंधन. हो मग तेव्हा आता ही करी आहेचे. असचं सुरुच राहत मग अष्टमिला काय तरी परत गण गणपती बसतात तेव्हा काही तरी तेव्हा तर मोदक
मोहरम बरोबर
मोदक मोदक
मोदक मी ऐकलं मोहर हा गणपतीमध्ये मोदक मी ऐकलं मोहरम मोहरम कसं काय? मला वाटलं की मोहरम म्हणटला की काय होऊन गेला हा मोहरम होऊन गेला तुमच्याकडे बसतो का?
मी आधी बसवत हो म्हणजे आधी होतं गणपतीचं आधी बसवत होते. आणत होते पण ते माझे मिस्टर मिस्टर गेल्यापासून मग नाही करत काही.
अच्छा
कारण ते कसं जन जनरली आपल्याकडे जुन्या लोकांच म्हणणं असं कि हळदी कुंकू लावायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही मग म्हटलं देवाला व्यवस्थित घरात तर घेता यायला पाहिजे ना? देवाचा अपमान कशाला करायचा आपण तेव्हा तर मुलगी लहान होती माझी मग देवाचा आप मग नको करायला म्हणून मग मी म्हटलं की बघूयात जेव्हा पोरं मोठी होतील तेव्हा पाऊ म्हटलं.
हम्म बरोबर आहे नाही जस्ट जनरली विचारलं तुम्हाला?
नाही नाही ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही जनरली विचारतोच आपण आहे का तुमच्याकडे बाबा गणपती बाप्पा बसवतात का?
हो हो कारण आता काय झालंय आता बरेशे जे पूर्वी कुटुंब बसवत नव्हते ते आता पूर्ण नव्याने सुरुवात केली त्यांनी ना बस
हो हो हो
माझे माझे स्वतःचे सिस्टर एवढ्या वर्ष बसवत नव्हती. पण आता जसा मुलगा मोठा झाला म्हणजे आता तो दहावीला गेल्यानंतर तो त्याचच ह त्याच्याच हट टा त्यामुळ मंग ते मागच्या वर्षापासून ते बस बसवायला लागले गणपती.
आणि म्हणजे आम्ही पण आधी बसवत नव्हतो माझ्या माहेरी पण नाहीये काही अस. गणपतीचं वगैरे पण माझ म्हणजे माझ्या ताईच लग्न झालं आणि मुलाच्या वेळेस ती आमच्याकड हो ती तेव्हा नवीनच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालतो. आणि पप्पांना कंपनीमध्ये विचारलं मित्रांनी. मग काय गणपती वगैरे बसवले की नाय? तर पप्पा म्हटले ह्या च्या आधी नाय बसवलेला कधी जागा नव्हती वगैरे, तर म्हटले ठीक ए याच्या आधी नव्हती जागा ना पण आत्ता देवाच्या कृ पेने आहे ना भरपूर मोठं घर झालंय देवाच्या कृपेने. मग बसवायला काय हरकत ए का तुम्हाला मग तेव्हा वडिलांनी फोन करून सांगितल आईला कि गणपती बसवायचाय तयारी कर मोठ्या म्हणजे माझ्या ताईला विचारून. तर तिने सां- कारण तिकडे माझ्या सासरी आहे ना मग ती तिला विचारलं सगळी तिच्याकडनं काय काय सामान लागतं ते घेतलं. आणि आई जाऊन घेऊन दुपारी पप्पा चार वाजता आल्यावरती गणपती आणला. गणपतीची प्रतिष्ठापना केली मग त्यांनी तीनच वर्ष बसवला. आणि तिसऱ्या वर्षी पण गणपती नंतर कायतरी एक जे हे सुरू होत ना श्राद्ध.
हम्म हम्म हम्म, हा का पितृ पंधरवडा.
हा तर त्या पितृ पंधरवड्यात दशमीच्या दिवशी दिदी ताई वारली माझी.
अच्छा.
मग ते तेव्हा पासून ते लोक नाय बसवत गणपती.
ओके.
हा म्हणजे तिनी सांगितलं होतं म्हणून बसवला पण ते त्याच्यानंतर ती लगेचच गेली मग नाय ते लोक त्या लोकांचं मनच नाय गणपती बसवायचा.
हा ठीक ए ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न असतो म्हणायला.
हा आणि ते थोडस वाटतंच ना आता ते दरवेळेस गणपती बसवला कि की आठवण येतच राहणार.
त्या आठवणीत राहणारच शेवटी.
आणि कस आय आपण विसरतो. बहीण भाऊ म्हणा किंवा दुसरी लोकं विसरतात पण आई वडील कशे काय विसरतील ना मुल आपल्या मुलाला. मुलाला, मुलीला म ते सारखं ते होतच राहणार.
हम्म, आणि त्या आणि जेव्हा आपण अ मूर्तीची प्रतिष्ठा स्थापना करतो घरा घरामध्ये त्यावेळेस त्यांचं करणं पण खूप असतं ना, म्हणजे असं अस नाय की बसवला नुस आणि मग ठेवला आणि पूजा केली झाला असं काय नाय. पण
नाय ते बरंच असत म्हणूनच म्हटलं मी कि आपल्याकडनं व्यवस्थित व्हायला हवं.
आपण प्रतिस्थापना करतो म्हणजे, त्या त्या मूर्तीमध्ये एक आपण जीवस टाकतो ना.
हो देवदत्त आहे आपण देवत्वत जर घरी बोलवतो तर त्या देवत्वाचा अपमान नको ना करायला.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म बरोबर आहे हम्म
मी म्हटलं की नको माझी मुलं मोठी झाली ना मग पाहता येईल असं
आता पोरं मोठी झालीय बघूयात काय होतंय. बाप्पाच्या कृपेने सगळं झालं व्यवस्थित येतील बाप्पा वगैरे त्यांची इच्छा असेल तर,
यन ते
नाही कस ये शेवटी आ पण किती काही म्हटलं ना तर त्यांची इच्छा लागते ना आपल्या इथे यायची. आणि मला ह्या गोष्टीचा खूप अनुभव आहे.
नाही तसं नसतं ते काय, कि कि त्यां त्यांची इच्छा असेल तर ते येतील असं काय नसतं, महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये त्यांच्या त्यांच्याबद्दल, प्रेम भावना पाहिजे तुमच्या मनामध्ये आदर असला की ते ऑटोमॅटिक येतात.
हो पण ते असतात या गोष्टी पण आहेत कि,
हम्म
देवाची इच्छा पाहिजे असं त्यामुळे, देवाची इच्छा असेल तर दर्शन पण होतं आपल्याला. त्या गोष्टीचं मला खरच य अगदी परर्वाची गोष्ट गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आई वडिलांकडे गेले होते, मंदिरात जायचं काहीच म्हणजे हे नव्हतं की जाऊयात आपण दर्शन घेऊयात, पन मला तिथून सामान घ्यायचं होत. पण निघायचं होतं कारण साडेसात वाजले होते मला इथून जायलाच. म्हटल्यावरती आमचं लगेच निघण्याचा प्लॅनिंग होता पण तिथे गेलो, आणि निघायच्या वेळेस एकदम निघायच्या वेळेस ते शेजारच्या काकू भेटल्या, अगं म्हटलं एवढा लांबाली येतात चल ना दर्शन तरी घे. महाप्रसाद दोन घास प्रसादाचे खा- तिथे गेलो दर्शन व्यव अगदी व्यवस्थित झालं. म्हणजे दत्तगुरूंच्या पायावरती डोकं टेकून दर्शन झालं खूप गर्दी पण नव्हती. प्रसादही ही भेटला दोन घास आणि मग घरी आलो. म्हणून म्हटलं ते त्यांची इच्छा असली की आपल्याला दर्शनही नाही मिळतं.
हम्म
ठीक आहे सर मी करते परत फोन हा.
हो हो ठीक आहे.